हॅलो.
हॅलो काय करल्यास?
काय नाही बघ बसले, तू काय करलस?
मी पण बसलय बघ बरीयेस?
हा तुझ?
हाय बघ, बर आहे बघ, काय मग आणि? हा जेवण आता करायचं बघ, तुझं?
जेवले
हा, लवकर जेवलीस की?
होय, टायमिंगच आहे.
हा हा, चालतय चालतय, हम्. हा बरंय बघ, तुझं बाळ बरं आहे?
हाय बघ बसलय.
हा हा, चालतय चालतय, आणि काय मग?
काही नाही बग.
हा, मग बाळाला मग कसं काय काय करतीस बाळासंंघ
करायच की दिवसभर तसच, जरा रडतंय जरा घ्यायचं, आणि झोप उठल्यावर करायचं.
हा हा, चालतय चालतय
मग सुट्टी कशी गेली?
सुट्टी छान गेली की, फिरायला गेलेलं सुट्टीत.
होय, कुठ गेलता?
सौगर ला गेलत.
होय, काय फॅमिली?
होय, फॅमिली सोबत.
हम्म हम्, काय मग कसंय वातावरण तिथं?
एकदम छान आहे अस डोंगरात, धबधबा तेन हाय
होय.
हा, शंकर पार्वतीचं लग्न झालतं ना तिथं, त्या ठिकाणला.
हा हा, तिथ गेलता वय.
हा, मग ते ठिकाण बघायला गेलेलं. वरती असं चढून जायला लागतय डोंगरात
हा
मग तिथं गेलेलं
मग पाय वाटचं आहे नुस्त तिथ?
होय, पाय वाटच की ग, गाडी नाही जात तिथं.
जाईत नाही, खरं ऊन भलंय होतं की
होय लय ऊन हुतं, खर तर मग बघायचं हाय म्हटल्यानंतर गेल तसच चढत उन्हात.
होय, हाल झाल असल?
हाल झालं की, पाण्याची बॉटल त्यांनी सगळं खायला त्यांनी घेऊन गेलेलं.
हम्म!
माकडं तेन खूप आहे तिथं, बघायला. होय, धबधबा हाय पाण्याचा आता उन्हाळ्यामुळ जरासं कमी हाय पण हाय, चालू हाय.
होय, मग कसं गेलता? ट्रॅव्हलर होते काय
नाही नाही, सुमने गेलेलं. होय, फॅमिली तेवढं ट्रॅव्हलरला आले पॅसेंजर पाहिजेत की.
होय.
हा, म्हणताना घरचे गेलेल.
हा हा गर्दी असेल तिथं बहुतेक
होय गर्दी सुट्टी असल्यामुळ गर्दी भरपूर पण तिथं डोंगरावर एकदम असं गार वातावरण आहे जरा सुद्धा असं गरम होत नाही एवढे छान वातावरण हाय.
होय.
होय झाडी बिडी भरपूर आहीत.
ह हो म जेवणासाठी तेन म्हणजे वस्तीलाच घेलता काय?
होय वस्तीलाच की जेवण त घेऊन गेलेलं.
हम्म
एक टाइमच म बाकीच काय बाहेरच की चहा नाश्ता वरे
होय.
हा
म तिथ राहायला तेन काय असं
राहायला तेन होत की तिथं खोली.
होत व्हय.
हा म ते खोलीमध्ये राहिलं.
हा हा
हम्म आंघोळीच तेन सगळं सोय होतं तिथं तिथच राहिलं म हम्म
ते आणि सगळ्या ठिकाणी सोय करून ठेवलात म्हणून बरं हाय.
होय होय आता आधी सारखं काय नाय सगळं सोय हाय तिथं. गरम पाणी गार पाणी सगळं हम्म
म बाळाला घेऊन गेलता काय?
होय बाळाला घेऊनच की सगळेजण थोडं थोडं घेतलं काय करणार म
होय उन्हात पोरांचंचं हाल होतय नय मो
हाल होतय होय टोपी घालायचं घेऊन जायचं.
राहल काय?
रायला की, आणि तिकड असं एकदम लहान लहान जांभळी आपल्याकड कसं मोठ असतात कणी
हा
तिकड एकदम असं बारक बारक करवंदा सारखी लहान लहान जांभळ होतीत.
होय असं मोठं नाहीत.
मोठं नाहीत लहान लहान अस मंदिरात चढताना वरती सगळं असं
म जुन्या काळातलं मंदिर हाय वाढत ते
हा जुन आधीपासनच हाय खरं आता सगळं नवीन करून घेतल्यात तिथं.
होय आता पर्यटक सारखं भेट देणार म्हटल्यावर व्यवस्थित करून घेटल्या असतील.
आ ते वीरभद्रचे एक हाय कालिकामातेचे एक हाय वर असं वरती अ छान हाईत मुर्त्या हाईत.
होय कोरीव आहित.
होय कोरीव हाईत आणि पाणी तर एकदम गार.
तिथ तेवढा डोंगरावर पाणी कसं आलं असल नई.
होय आणि धबधबानं चालू आहे उन्हाळा एवढा असून होय. आणि ते काय तर देशी जांभाळ हाईत वाटतं पर्यटक आलेली बघायला.
हम्म.
सगळे वेचन वेचून खायलीत.
होय आणि इकडं आपल्या भागात तसं नाहीत नाही तिकडच्या भागातच असतं.
एवढा डोंगरा भाग असून चाफ्याची झाड होती तिथं
होय
रंगीत रंगीत लय छान कलर होतीत. गुलाबी पिवळ आणि असं पांढरं तिन्ही मिक्स कलरच
होय बघायला किती छान वाटत असेल ते
वास पण लय छान होत त्याला
होय
होय
मग आणि काय काय बघितला
आणि तिथ ना परत पुढं अ एक विठ्ठल मंदिर होतं ते बघितलं. छान होत तिथं पण मोठा असं कार्यालय सारखं होत ते बघितलं.
हा
मग त्यानंतर आणि काय बघितलं हा डोंगराला गेलं देवीला
हा हा होय आता सगळी सरास चाल्यातच तिथं तर कायमच गर्दी असत्या म्हण
होय कायम गर्दी असत्या तिथपर्यंत ते काय कुंड ते नव्हतं काय काय माहिती सांगाल ती तिथली ते कन्नड असल्यामुळं तेवढं काही कळत नव्हतं छान माहिती त सांगाल ते पाण्याचा तलाव होत पाण्याच्या तलावमध्ये पोहलं आम्ही सगळीजण
होय उन्हाळ्यात तर गार
उन्हाळ्यात गार हो खर पाणी भरपूर उन्हाळा असून पण
होय
होय
अशा ठिकाणी म्हणजे देवस्थानच्या ठिकाणी पाणी जास्त आहे ना उन्हातस आटत नाही आपल्या इकडला नद्या लगे असं अटतात नाही
हो होय तिकडं भरपूर होतं पाणी
आणि डोंगरावर म्हटल्यावर पाणी जास्त म्हटल्यावर की
होय आणि पर्यटन गर्दी म्हणजे भरपूर होता आम्ही दर्शनाला थांबलं. चार तास दर्शनाला आम्हाला तिथं लागलंय. डोंगरावर देवीला होय
तिथं काय लिहून त्यां नेसायचं असतं ना
होई लिंब त्याना आम्ही नेसल की
हा हा तिथन शिरसंग जवळच आहे ना?
होय होय शिरसंग पण जवळच आहे. मग ते जरा असं बघून आलं तिथं देवीला तिथंच वस्तीला गेलेलं आम्ही.
हा तिथनं मग वस्ती करून इकडं फिरला.
हा परत आणि मग इकडं डोंगराला आलं असं केलं. जाताना पहिला देवीला गेले मग तिकडं पुढं काय गेलं नाही कारण वेळ नव्हत म्हणताना
हा हा
केले पर ते एक कुठलं तरी गाव होतं क कर्नाटकचं तेवढं काय म्हणजे असं ते लक्ष म्हणजे म्हणतायेत नाही तेवढं अवघड गावत ते छान होते तथ हत्ती अस तो हातीचा माणूस काय सांगेल तस तो हाती करालता
होय
होय आशीर्वाद दे म्हंटल्यानंतर आशीर्वाद द्यालता
हा ट्रेनिंग चांगली दिल थोडत हत्तीला
चांगलं दिलत ना छान होत ते बघायला तिथं परत आंबिल म्हणजे देत होती तिने प्यायला
हा तिकड डोंग रावरत नाही तर देवीच्या ठिकाणी आंबिल जास्त प्रमाणात करतात नाही नाचण्याचे
हा
आणि ते तर शिरसंगीत ते काय देवीचं पाऊल उठलंय ते बघून आला का
होय बघितलं कि ते आता कसं ते सारखं म्हणजे पर्यटन स्थळ सारखं गर्दीत असणार की त्या गर्दीत याच्यान पाऊस पाण्यामुळे थोडस फुसट फुसट झालय पण आहे दिसतय हा जी झाल्या आणि त्याला असं लोखंडी अँगलच हे केल्या गेट केल्यात आणि तिथच ते्हा पूर्ण डोंगरात बघा कि कस काय ते घसरगुंडे आहे तिथं
हा होय लहान पोरास्नी खेळायला मज्जा
खेळायला छान येते पण ते तर पण असं वरती चढूनच जायला लागते पाय वाट नाही काय नाही त्याला
हा
दगडा दगडात न चढूनच जायचं
होय ते काय त्या डोंगरावरन ह्या डोंगरावर ते देवी उडी मारलं ते पाऊल पुटलेवरतं
हा तसं सांगाल किती किती राक्षसांचा वध करायला
हा
हम्म ते परत त्यानी तिथं अ एका दगडातन थेब थेब पाणी पडतंय असं तिथं ते पण होतं बघायला
होय
होय ते बघितलं
हम्म
हा हा
भरपूर पर फिरून आलेत
होय क तिथं मंदिरामध्ये पण सगळ सोय सकाळी चहा नाष्ट्ता परत संध्याकाळी जेवणाची सोय आहे पर्यटन स्थळ मध्ये हो छान आहे तिथं पण वातावरण
बाय
सगं डोंगराळ भाग अस की तिकडं
होय डोंगराळ भागच की
हो
आम्ही पण. गेलतो पण, तवा लहान होतं तव्हा गेलेलं. तेवढं तेवढं काय असं लक्षात नाही तितलं. आता जायचं म्हटलंय, आता बघूया आता दिवाळीच्या सुट्टीत जायचं.
होय, आता शाळा चालू होनार मुलांची कुठलं जायालं मिळत.
होय, आता शाळा चालू झाली की, सुट्टी मिळत नाही नी.
होय, सुट्टी नसत्या.
हम्, आणि बाळ पण थोडं मोठं होतंय, त्यामुळे फिरायला पण काय वाटत.
होय, चालतंय लहान बाळंच पोटाच हाल होतंय नी गं काय तर खायला लागलीत. कि मग काय तर घेऊन देता येतेय, नसल तर मग हाल होतंय.
हम्म, आणि ऊन तेन असल की, लैच हाल होतंय लहान.
होय, आता तिकडे जास्त ऊन ते डोंगराळ भाग असल्यामुळं. उन्हाच प्रमाण, जास्त हाय तिथं. सदतीस डिग्री, अडतीस डिग्री असं होतं.
होय, आणि ह्या वर्षी तापमान जास्त.
जास्त आहे नी. चाळीस पुढंच हाय चाळीस डिग्रीचा.
होय ह्या वेळी लयच सगळं, उ उन्हाळा जास्तच हायं आणि आता, पण अजून पाऊस चालूच झालं नाही.
होय आता ते मृग नक्षत्र निघले तरी, सुद्धा पाऊसच चालू नाही.
होय, जून महिन्यात आपण शाळेला जायचो होतो, त्यावेळेला किती पाऊस पडत होता.
आता गेल्या वर्षीच पंधरा मेला काय सोळा मेला काहीतरी पाऊस चालू झालेलं. किती होतं पूर, यायसारखं पाऊस.
होय, त्यावेळी अजून पावसाचा काही नेमच दिसना.
होय होय. मागच्या वेळी लै झालेलं, ह्या वेळी काय बातम्याला सांगत होतिथं प्रमाण कमी आहे म्हणून पावसाचं. चा.
होय.
हां.
चालतंय करतो, आणि तुला नंतर.
हां, चालेल चालेल कर.
हा.
हा हा.